हॅलो
आर भावा कुठयस
कुठं कामावर आहे भावा बोल ना काय बोलतोस होय
काय बोलणार काय म्हणल कॉल करूया सागऱ्यास काय करतोय बघूया.
काय करणार भावा कामावर
हम
हम्म तु काय करतोयस.
मी हाय इकड घरी आलोय.
का रे मधी घरीे उद्या पेपराय ना?
उद्या पेपर हाय उद्या येणार सकाळी आता जरा सकाळीे येन साडे न तिकडून म एष्टी आठ वाजता सुट्टते इकडे वैभववाडी ला ती आपले साडेनऊ वाजता पोहचते वैभववाडीला नंतर साडे नऊ नंतर दहा वाजेपर्यंत येईन मी इकड काही हे भेटत नाही ना गाडी सिटर भेट टत नाहीत ना म काय अर्धा तास जाईल इकडे तिकडे पंधरा मिनिट पकड इकडे तिकडे जातील. सिटर नाही ना लवकर सिट्टर नाही ना भेटत म्हणून ते काय पंधरा मिनिटं गेले हा म्हणजे दहा वाजेपर्यंत तरी मी आरामात पोहोचीन इथ आपला काय साडे दहाला पेपर आहे दहा वाजता पोहलो पंधरा मिनिटात लगेच तयारी केली कि निघायचं वरती कॉलेज ला
ओय कॉलेज कॉलेज कॉलेज
हम्म
आता तू हायस कुट म्हणजे घरी आता झोपलायस की
घरी हाय बसलोय नेट वरती बसलो होततो जरा बोललो कॉल करून बघूया तुला
होय का मी कुठे असनार भावा कामावर दुसरी काय म
काय काम होतं रे मग बोललो आजचा पेपर दिला आणि मी संध्याकाळी ल संध्याकाळी लगेच साडेचारच्या इष्टीला बसलो.
मला दिसलं नाहीस कुठे मी वाडीतच होतो.
नाय तू कुठेतरी होता असशील मग काय मला नाही माहिती पण डायरेक मी डयरेक एस टी स्टँडला गेलो डायरेक
कितीचा एसटी न गेला सांग मला तू
हम्म साडेचारच्या
साडेचारच्या म नाय मी सव्वा चार साडेचार सव्वा चार पर्यंत मी होतो हॉस्टेलवर होतो सव्वाचार नाही साडेचारला मी हित होतो मार्केट ला होतो.
म दिसायला पाहिजे होतास पण ना नाय हम्म काय माहिती चुकामुक झाली असल कशी तरी पण मग साडेचारच्या इष्टीनी आलो घरी इकडे हम्म हम्म
म बरोबरय. हम्म आता हायस कुठे म्हणजे तुझं घर कुठे रे मला ते घर सांग जरा
घर कुठे त पाचललाचय पाचललाच तिथे साईडला एक गावय तिथे हम्म तिथे हाय घर येवढं काय
नाव काय त्या गावाच नाव काय त्या
गावाचं नाव काय तुला करायचं गावाचं नाव हे हाय परुळे
हो एक तर अरे मी कधीतरी आलो असतो ना मग मी
तू तू, तुला येन नाही समजणार तिकडे तुला हम ती तिकडं मीच पाहिजे रे, न्यायला तुला येऊन तस नाही समजणार डायरेक्ट मीच पाहिजे इकडून न्यायला कारण का त्या साईडला तुला त्या साईडला तुला माहिती नसल रे, तिकडे कशी गावं आतमध्ये आतमध्ये आहेत ना, रोड मरून पुढे आतमध्ये आहेत आतमध्ये पुढे पुढे पुढे, असे आहेत आतमध्ये
अरे, मला कसं माहित नसणार अरे मी आलोय, पाचला खूप वेळा म्हणून म्हटलं.
आलायस काय मग तिथून तिथून हाय, चा पाच- सहा किलोमीटर आहे. आतमध्ये
हा हा,
तेव्हा वडिलांसोबत तिकडे आलेलो.
म्हटलं विचार मग की तुझं घर कुठलं म्हणजे त्या आजूबाजूला ये तरी निदर्शनास ये माझ्या.
हा हा हा.
हु म्हटलं बघूया कुठत तर बघूया तुझ, हा.
बबड्या माहितीये काय?
हा माहिती आहे ना करुळे.
परुळे, परुळे.
परुळे आहे ना
हा
माहिती आहे ना.
हा, मग तिथेच तेच गाव.
हितच हाय काय तुझं घर.
म
अरे,
हम्म, रायपटण माहिती असेल ना, कि.
हा, रायपटण माहिती आहे ना आपल्या वर्गात ही आहे ना रायपटणची.
कोण?
अह, काय रे नाव तेच अ, स, संपदा नावाची पोरगी ब आपल्या वर्गातली ती पण रायपटन साइटची आहे.
होय काय, नाय रे पण ते ते कडचे आहे वाटत जांभवड्यामधली.
नाय नाय, रायपटण साईडची आहे ती इकडे तिथेच असते. मला कोण? तिने बोला होता, तो पण तिकडचा होता, ना ओळखीचा आहे ना तिच्या
हा हा,
तस, बोलला होता तिकडच आहे म्हणून असं,
हम्म, पण ती ऍक्च्युली तिकडची नाही जांभवड्या, जांभवड तिथं घर आहे. तिकडे जांभवड्यातच जांभवड्यात पण, हा, जांबवड्यातून ती येते तिकड पाचला यायची.
हा हा हा,
हम्म,
हम्म,
असा मग, बाकी काय बोलतोस विशेष
विशेष काय नाही बघा, जेवलास काय?
हाय, जेवलोय.
मग, आज शुक्र आज काय स्पेशल -विशल
आज स्पेशल काय आज अंड होत.
अरे व्हा,
हम् स्पेसल अंड हा पाऊस हा पाऊस लागतय की काय तिकडं आवाज येतोय.
हो पावस जरा रिमझिम रिमझिम हाय रे थोडा थोडा.
हा बेडकं पण वरडतायत वाटतं.
होय बेडकां आहेत पावसा म्हटलं बेडकां असणार मग कधी येत तूस माशे विष जर पकडाला जावे कुठेतरी.
जाऊया मासं पकडा आहे पण ते मासे मासं पकड नाही एवढा ते पाऊस तररी लागाय पाहिजे ना व्हाळातून हा उर जायला.
होय ते पण हा अरे घर लावून पकडूया ना मग आपण.
हा घळ लावायचं मला नाही माहितीय रे तुला माहितीय का सगळ.
हा माहिती आहे ना.
हम्म मग मग घळ लावया कारण का, आमच्या साईडला गळ नाही र सारखं जास्त युज करी कसा कसा असतो काय सांग.
अरे ती पुढे नाही टोका सारखं असते त्याला.
हा.
हा. तेला काही नाही आपण काढू नाही तर अ आपला आटा बिटा गव्हाचं पीठ ना ते. ओल करून चिपकायचं मग मा्या अट्रॅक्ट होत त्याडे मग ते खायला जात ना मग ते टोक त्यांच ते ह्याच्यात आतमध्ये जिबेत अटकते ते जाऊन. कल्याणना विल्यांना मग ते लगेच पकडायला लाात आपल्याला.
हा हा.
हम्म नाही तर दुसरे पण असतात ते पाक बीक टाकता माहितीय काय.
हा.
हा ते पण असतंय.
मग तू आता बोललास ब पीठ लावायचं ते म टाकतात तोंडात जिबेला आणि त्याला काय तुमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात त्याला.
कशाला.
आता बोललाच ना ते पीठ लावून ते आतमध्ये टाकायचं तोंडा नाणे लागतं ते अडकतं ते.
घळच.
घळ बोलतात आमच्याकडे गरीब बोलतात त्याला आमच्याकडे गरी बोलतात.
घरी बोलतात आमच्याकडे घळ म्हणतात.
हम् तरी बोललो घळ कसला आणि वेगळा बोललो. आमच्याकडे घरी ब बोलतात हम्म. हा गरी लावतो ना
हा हा मग तेच तेच गळ. ते आमच्याकडे गळ म्हणतात आणि तुझ्याकडे गरी म्हणतात.
हा अस झालाय विषय त्यो.
होय.
ते कशी भाषा जरा वेगळी म्हणजे तुमच्या इकडे वेगली आहे पद्धत.
हो आमची ज घाटी भाषा आहे ना रे जरा. कोल्हापुरी आमची जरा य ते त्याच्यामुळे हम्म.
ह आणि ह्याला आता तुमच्याकडे इकडे राधापूर साईड ला इकडे खालती ना. आपले ह्याला भात आपण भात काढतो ना जे तरवा असतो. त्यांच्या दाड त्यांच्या त्या साईडला तिकडे दाड बोलतात दाड काढत म्हण
हो दाड बोलतात नाही तर तरु पण बोलतात. म्हणजे मी जिथ मी जी अरे मी जिथं राहतो ना.
हा.
ते तरूच म्हणतात त्याला.
हम्म आणि इकडे घाडीणे बाणीने आहेत ना त्यांच्या इकड ताडच बोलतात. ते बोलतांना विचारलं तुमच्याकडे तरवा नाही बोलत याला. तो बोलतात नाय, आमच्याकडे ताडच बोलतात.
हो काय काय जन ताड बोलतात. तरवा बोलतात. तरु बोलतात. परत तण पण बोलतात काय काय इथ. हम्म.
हम्
म भाषामध्ये फरक यतोरे खूप.
फ फरकय हा.
हा तू आता पाचलचा. तुझी जरा भाषा थोडी वेगळी असणार.
हा थोडी वेगळी ये.
घाडी पार त आपले कुंबवडे. राजापूर साईटला. तिकडे थोडी भाषा वेगळी येते. हम्म. परत मी कोल्हापूरचा म्हटल्याव. माझी थोडी कोल्हापूरी असणार. थोडी भाषा वेगळी असणार.
वेगळी असणार. हा.
हा. परत आपले काकडे म दूत्यांची पण, भाषा बघितलीस ना. थोडी वेगळी आहे.
हम्म. त्यांची वेगळीये. ते पटार पटार बोलतात. लगेच समजत नाही. त्यांची भाषा.
हो मी कसा तिकडे त्या साईड जरा पडतो. त्यामुळे मला इथे भाषा वेगळी ती.
हम्म.
समजते. आणि आता माझं कसं झालंय? मी राजापूरला पण एक वर्ष काढलेत. परत गावी पण ये जा असते माझी.
हा हा.
त्याच्यामुळे कसं, मला सगळी भाषा आता लक्षात येत रे.
हा.
हम्म. आता तू जरी मालवणी मध्ये काय बोललास. तरी मला कळणार. तुझ्या भाषेत तळ बोललास तरी कळणार. म असंय.
तेच आहे ना. अरे पण तुझी भाषा कशी आहे. थोडी म्हणजे तू घा घाटावरचा असलास. तरी म्हणजे तुझी भाषी थोडी अशी थांबून थांबून तरी बोलतोस. पण ते काकडे बंधूने आहेत ना ते एकदम म्हणजेे पटापट पटापट लगेच जरा जोरा जोरात. लगेच पटापट बोलतात.
ते पण बोलतील रे. आता कसं, नुस सुरुवाते ना. अजून चार वर्ष आहेत रे आपल्यासोबत ते. त्यांना पण येणार भाषा बरोबर ती. हम्म. तो प्रदीप् तर मधी मधी थोडं थोंड बोलायचा, प्रयत्न करतोच करतो.
हा.
माका तुका. तुझ तुमच्याकडे माका तु नाही बोलत ना. जा
नाय नाय आमच्या इकडे माखं तुका नाय. हा मला, तुला, तू काय करतोय. हम्म. इकडे काय इकडे कशाला आलास. तिकड कशाला आलास.
अ आमच्याकडे इकड तिकडं आमच्याक इिकड तिकड असते इकडं. इकडं काय करतोय. तिकड काय करतोय.
हा.
हम्म.
हम्म. आणि इकडे खालती मा इकडे या मालवणी ह्या साईटला इकड ना. खालते हा राजापूर साईठला आणि हा्, होय होय आलाच कशा. हय तय जायाच आता ह हम्म कल काय असं.
पडत रे.
फरक पडतो खूप. होय.
हम्म. जेव्हा मी स्टार्टिंगला आलो होतो ना इथे. आपलं राजापूरला. शाळे जेव्हा गेलो होतो ना. तेव्हा मला काय समजयच नाय. मी पोरांच्यास तोंडाकडे बघत बसायचो. बाबा काय बोलतय त मला काय कळत नाय.
हा.
पण नंतर नंतर कशी, सवय होत गेली.
हां.
एक चांगला मित्र होता. अजून माझ्यासोबत आहे तो, जिवलग आहे माझा.
हां.
मग तो, म- थोडं तो पण थोड मराठी बोलायचां ना नॉर्मल नॉर्मल. मग तो बोला बोलला, मका म्हणजे मला असतंय, तू का तुला असतंय असं तस. मग त्याच्या हेच्यासोबत राहून राहून मी मग शिकलो, मग शिकलो. मग काय पूर्ण यायला लागली, प्रॉपर असं झाले सगळं.
हा.
हम्. आणि तो कसा खासणारे मित्र माझा. त्याची मग कशी भेट झाली होती, एकदा दुकानात गेलो होतो. आणि आम्ही छत्री घेत होतो, तेव्हा भेटला होता मला.
हा हा हा.
आणि नशीबने आम्ही एकाच क- क्लासमध्ये.
हां.
दुसरी पासून म्हणजे, बालवाडीपासून आम्ही एका क्लासमध्ये आहोत.
हा, मगं तेच ना.
तेच ना,
नाष्टा बिष्टा झालायं, हां..
हम्म.
अमं.. अ.. मं, तेच उदया य ब- सकाळी.
आं..
द उद्या सकाळी येईन मी, अ -आणि तू पण येणार आहेस ना उद्या कॉलेज ला.
हो, येणार आहे मी पण उद्या येणार ये.
हा मगं उद्या सकाळी मी येन, आठच्या गाडी ने येन साडेनऊ वाजता पोहोचन. वैभववाडीला आणं तिथ येनं मग् मी, उद्या येऊया मग अं..
हम्. मला काय इथं जवळचं आहे रे, मी इथं वैभववाडीत ना कामाला.
हा, मग काही टेन्शन नाही, तुला का तू काय लगेच. येशील सकाळी, एवढा काय विषय होय, तेच बघूया मग उद्या कसं काय ते, उद्या येतो मी पण मग बघूया कसा पेप र काय होतंय. काय ते,
हा, मित्र चांगलं होतं रे तो.